हा आवाज येतोय. हॅलो.
अ आवाज नम घेरा हो येतोय की बोला.
हा ओके. ठीक आहे काय चाललंय आहे वेळ हॅलो.
हो आहे की बोला हा आहे वेळ बोला.
ओके ठीक आहे अ मला थोडस. हो आहे आहे तेच म्हणूनच मग थोडस विचारायचं होतं. डायटबद्दल बोलणं झालं होत आपलं डायटबद्दल थोडस बोलण झालं होत मग त्याच थोडस तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल ते आहे का बरोबर ते थोडस विचारायचं होत जस मी डायरेक्ट प्लॅन सांगितला होता तो कसा वाटतो. हम्म.
पण कसं आहे की एकदमच असं जॉईंट फॅमिली आहे आमची म
हम्म.
साठी वेगळ्या असं होणार नाही ना लोक लगेच.
नाही तसं का नाही आपण सगळ्यांच्या साठीच करायचं मग
तेच की असं कमी तेलाचं जेवण सॅलड जास्त वापरायचं कोशिंबीर घराच्या असं.
हा होय. एकदा थोडस सुरुवात करताना कुठ हा मुस्च
हा ते फक्त रिमार्ट मध्ये मिळते का? अ कधी तर जाणं होते आता मुलांचे खरेदी करायचे शाळेचे त्यावेळे जाणं होईल.
बरं हा.
ते म म लक्षात आलं माझ्या ते चॉकोस सारखं असत. ना ते चॉकलेट रंगच एक असते लहान मुलांसाठी का?
ते परंतु अ वीट असते ना आपलं वीक्स असतात की नाही म्हणजे मला आता शब्द आठवत नाहीये थोडस मी आता बहुतेक विसरायला लागले असं वाटायला लागले सगळ्या गोष्टी अ ओट्स असत ते ओट्स ओट्स असतात क नाही ओट्स ट्राय कलाय कधी त्या टॅकमध्ये असते ओटसच जस प्रोसेस केलेलं असते ना तस त्याच्यामध्ये इन्ग्रिडियंट तसे घातलेले असतात प्रोसेस केलेलंच असते सगळं. म्हणजे रेडी रेडी मध्ये असते थोडस एवढंच आहे फक्त बाकी काय नाही.
एक एक प्रकारच ओट्स बघितलेले मसाला ओट्स तेथ वटाणे गाजर असं मिक्स होतं तिखट होतं ते
हा होय होय मसाला ओट हे वेगळं आपण आपल्याला ग म्हणजे हा बिना ह्याच पण मिळतय बिना मसाल्याच पण ओट्स भेटते.
हा मग ते आपण दुधासोबत खायचे.
अ ते थोडस शिजवायला लागत हे जसं मसाला ओट्स तयार असते ना, डायरेक्ट पाणी घालून शिजवलं तर चालतं आणि ते दुसरे ओटस असतात. ते अ त्याला काहीच नसते टेस्ट काहीच नसतं त्याला मग ते आपण गोड पण करू शकतो. म तिकट मध्ये पण करू शकते त्याचा उपमा पण छान होतय. आणि गोड खिरी सारखं पण छान होते त्या पाणी साखर दूध घालून जरी शिजवलं तरी चालते गुळ घालून शिजव खीरी सारखं होत ते आणि उपमा पण चांगला होत त्याचा हा तिन्ही टाईप मध्ये करू शकता. फक्त बिना टेस्ट बिना मसाल्याच ओढच घेतलंता. असं करू शकतो आपण हा
मध्ये्यातलं सगळ्यात चांगलं कुठलं मसाल्याचं क बी ना मसाल्याचं,
अ मसाल्याचं थोडं कसं कॉस्टली पडते. ते काहीतरी एकशे ऐंशी ला काहीतरी अर्धा किलो का एक किलो असं काहीतरी पाकीट आहे. आणि अर्धा किलो पकेट मसाल्याच आहे आणि बिना मसाल्याच जर घ तर एकशे तीस एकशे चाळीस रुपयाेला किलो भेटून जाते ते किलो भेट म्हणजे ते स्वस्त पडत मसाल्याच थोड कॉस्टली पडत. आणि ते थोडंस स्वस्त पडते एवढंच
हा आणि आपण ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहिजे तसं बनव पण शकतोय.
होय होय हा तिनही टाईप मध्ये बनू शकते गुळ घालून करू शकते नसेल तर साखर घालू करू शकते किंवा कोम्यासारखं पण करू शकते कांदा टोमॅट सगळं घालुन करू शकते.
हा हा ह ते लक्षात आलं ना, ते अगत्यात अडी मला गेल्यावरच
होय होय करू शकता ट्राय असं म्हणजे वेगळं ॅटरी झटपट अस बनायला पाहिजेल असेल तर मग ते आपण ट्राय करू शकते म्हणजे नाश््याला पर्याय एक वेळेला पोहे एक वेळेला उपीट आणि एक वेळेला ओट्स एक वेळेला मुसली असं होऊन जातात दररोजच्या ह्याच्या तेच तेच आपण खाऊ शकत नाही ना एकसारखेच रोज पोहे तर खाऊ शकत नाही रोज उपमा तर खाऊ शकत नाही. नाही वजन कमी होऊ शकत नाही त्यांना वजन कमी होते असं काही नाहीय. काय वजन आणि मुळात कसंय माहिती आहे का वजन कमी होणं हे कॉन्सेप्ट वेगळे आणि आपण डायट मध्ये ह्या गोष्टी घेणं ह म्हणजे मला तर वाटते की ही कन्सेप्ट आजच एक मी पॉडकास्ट बघितलं, त्याच्या मध्ये पण हेच. सांगितले वजन कमी करण्यासाठी आपण जे करतोय आता एक एक जण काय करतात खाणं कमी करतात वजन कमी करण्यासाठी परण ते पूर्ण चुकीचे आहे कारण बॉडी स्ट्रक्चर वेगळं असत सगळ्यांचं बॉडीमध्ये म्हणजे प्रत्येकाचं काय म्हणतात त्याला अ डायग्राम वेगळा असते. आणि तसच त्यांना पाहिजेल असते. असं नसत की खाणं कमी केलंय म्हणून वजन कमी होते. मी तुम्हाला चालायला सांगितलो पाच किलोमीटर तर वजन कमी होईल. आस नाहीच होणार नाहीच होणार कारण कि तुमची बाॅडी स्ट्रक्चर वेगळे असणार त्याच टाईप मध्ये तुम्हाला करायला लागणार.
हा हा हा
म्हणजे तुम्हाला जे आवडते तुम्हाला ज्यामध्ये रस आहे. ते करून तुम्ही करू शकताय सा खाण फक्त त्याला मॅटर करत नाही वजन कमी करण्यासाठी
ह हा हा हा
हा म्हणजे समजते काय डॉक्टर पण बोलतात कमी खाणं जरी असलं तरी पण त्याच्यामध्ये बायोलॉजिकल थोडे जर गोष्टी होत असल्या म्हणजे आपलं हिस्टरी जर चेक केलं आणि त्यातून जर येत असेल तर वजन वाढण्याचे चान्सेस खाणं कमी असते पण परंतु वजन आपलं वाढतच जाते बरोबर आहे. त्या भरपूर गोष्टी कारणीभूत असतात आपलं डेली रुटीन चुकीच आपले होप चुकीच्या असत्या, बंद कर. बरोबर आहे. खाण आपण चुकीच्या वेळेला घेत असतोय हा काम करण्याची पद्धत वेगळी असते घरचं फक्त करतोय आपण बरोबर आहे. आपली घरची काम फक्त करत असते बाकी त्याला आपल्याला बॉडीला जे पाहिजे ते आपण कधीच करत नाही ना.
हा हे बरोबर आहे
हा बॉडीला जे पाहिजे ते कधीच करत नाही. आणि आपल्या आपेक्षा की वजन कमी व्हायला पाहिजे मग त्यासाठी आपण खां कमी करतो ख खाण कमी करण हे पर्याय नाही. एक होऊ शकत त्याच्यामध्ये खाण्याबरोबरच बाकीच्या गोष्टी ज्या आता आपल्याला शरीराला गरजेच्या आहेत आहेत म्हणजे आहेतच. प्रोटीन पाहिजेत, कार्बोहायड्रेट्स पाहिजेत, फायबर पाहिजे. -हे म्हणजे व्यवस्थित म्हणजे - एका प्रमाणामध्ये हे मिळालं तरच आपलं बॉडी स्ट्रक्चर व्यवस्थित राहू शकतं.
हा नाही तरर मग काय वजन न कमी होता अशक्तपणाच येणार.
हा अशक्तपणा च येणार, ह्या थोड्याशा गोष्टी जर आपण पण बघितल्या तर व्यवस्थित होऊ शकते. आणि जस बॉडी म इंडेक्स जो आहे जर वजन तुमच जर हाईट असेल अ अ कॅमेऱ्यात किती आता तुम्ही म्हटला पाच फूट इंचेस मध्ये त तर पाच फुट किती होते?
पाच फुटच ये आता माझा मुलगा आठव्हीला आहे तो माझ्या एव्हढ दिसतोय.
तसं काही नाही आताची मुलं खरं म्हणजे उंचीला जास्त आहेत. उंचीला जास्त आहे. आत्ताची हो आताची, आताची जी पिढी आहे आपल्या पुढची ती आता उंचीन जास्त आहेतच.
हम्म हं हं माझी पाच फूट एक इंच दोन इंच असं काही तर भरेल.
म्हणजे एकशे सत्तावन्न असेल एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आहे काय तुमचं? उंची पाच फूट दोन इंच म्हणजे सत्तावन्न अठ्ठावनच्या आसपास येतयं तर एकशे सत्तावन्न जर तुमची उंची असेल त्याच्यामधे मायनस हंडरेड केल तर सत्तावन्न किलो वजन हे वरचे जे सत्तावन्न राहतात तेवढं वजन तुमचं पाहिजेलच तुमच्या बॉडी साठी.
हा काय?
हा बि एम त्याला काहीतरी म्हणतात बॉडी मस इंडेक्स बी एम आय असतोय ना तो असाच काढला जातोय सेंटीमीटर मध्ये उंची आणि त्याच्यामध्ये शंभर वज वजा केले
हा.
वजा शंभर केले आणि उरलेले जे वरचे सेंटिमीटर असतात की नाही तेवढ आपल वजण असायलावच पा त्याची बॉडीच
प्रत्येकाच मग आपस असंच मोजायच असतयं काय?
होय होय प्रत्येकाचं आता मी माझंच म्हटलं तर एकशे एकशे अठ्ठावन्न आहे वजन अठ्ठावन्नच्या आसपास माझं पाहिजेलचं. तर माझं वजन बासष्ट आहे मग ते मला थोडस जास्त वाटतय म्हणजे वाटू शक
हा तसच झालं की माझं पण
र्मलय अठ्ठावन्न नॉर्मल आहे तस बघायला गेलं तर हा.
त्यामुळे एवढं काळजी करण्यासारखं म्हणजे अ हे नाहीेये. जर अ मुलगा आठवीला असेल आणि तुम्हाला थोडसं अ म्हणजे शरीरामध्ये थोडसं म्हणजे वेगळं काहीतरी पाहिजेल असेल तर आपलं डेली रुटीन चेंज करणं हेच त्याला पर्याय असू शकत
हा.
बरोबरयं हं मॉर्निंगला थोडसं हा खाणं
ते ब्रेकफास्ट नाश्त्याच बदलून बघेन मी. त्याच्या व्यतिरिक्त पण अजून त्याच्या सोबत व्यायाम वगैरे असं काय कराय लागणार?
हा व्यायाम तुम्ही करू शकताय आता जर तुम्हाला ऑनलाईन काय जर करायचं असेल तर अ योगाच एक अ ट्वेंटी वन डेज साठी एक म्हणजे योगा चॅलेंज आहे. मी पाहिजेल तर तुम्हाला लिंक शेअर करतो त्याचे. त्याला तुम्ही जॉईन होऊ शकताय. ऑनलाईन ऑनलाईन आहे ते दरवर्षी त्यांनी घेतात ते. आणि अ म्हणजे अ डेली जर नाही नाही फी वगैरे काय नाही ते फ्री फ्रीमध्येच आहे ते.
बर मला लिंक पाठवा की मग.
हो मी लिंक पाठवेन तुम्हाला त्याच्यावर तुम्ही जाऊन अ त्यांचं सेशन करू शकताय मग.
ठीक आहे मॅडम थँक यू.
ओके ओके चालेल ठीक आहे ओके हां. ओके ठीक आहे.